हॅलो!
हॅलो!
हा ह तई हा नमस्कार.
हो हो नमस्कार बोला.
हा हां मी याच्यात ना बोलते मी काय तर तुम्हाला भारताचा रोचक तत् तथ्य माहिती आहेत का?
नाही माहिती नाही तई बोला तुम्ही.
नाही का. मग भारतात हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आहे देशात. पैकी एक देश आहे. आणि भारतात बावीस अधिकृत भाष भाषा आहेत.
हम् हम् हम कुठल्या कुठल्या भाषेतही
हा आमचा शेकडो भाषा बोलली जातात. म्हणज भारतामध्ये भारतामध्ये ताजमहल हा जगात स्वात आज रचकित एक आहे भारतात ताजमहल
हा हा हा.
हम्म ताजमहल हा. हिमालयात ही जगात सर्व उंच पर्वतरंग आहेत. आणि. त्या पर योगाची सुवा सुरुवात भारतातच झाली आहे. भारतात अनेक सण साजरे केले जातात.
हम्म हम तुम्हाला कुठला सण आवडतो ताई.
मला दिवाळी खूप आवडतो पदार्थ हा सण आवडतो हो प पदार्थ करायला. आमही करंजी चकली. लाडू चिवडा अनारसे. गोड पदार्थ जास्तच आवडतात जास्त आवडत. असतात म्हणजे सगळे पदार्थ म्हणजे चांगले योग्यच आहेत ब काण्यासारखे
हा हा हा
अंहंहं आणि
अजून काय माहिती द्या बरं मला
अअ हे परत भारतात अनेक संणसाध भारतात कृषी आवश्यक शोधन आहे माहिती आहे मझ तं तंत त्रज्ञानवर औषधी निम निर्मितीमध्ये महत्त्वाचे स्थानक राख तो. भारतात खाद्य संस्कृती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असतात म्हणजे प्र प्रत्येक देश राज राज्यामध्ये वेगवेगळ्या खा खाद म्हणजे जेवणाचा आता अं कोकणात तांदूळाचा वापर जास्त होतो. अस स म्हणजे हा वेगवेगळ्या जे जिथं हे राहिलं तिथं तं होत तं आणिवं अम्म शेवटी भारतात संस्कृती इतिहास आणि विविध ही मोठमोठीची ताकद आहे. यावर तुम्ही आरामशीर हम्म असं प्रकार कुठून बोलताये?
मी ताई इथून बोलते मुं
आ असय का हां मी आमकां म्हणजे पुण्यावरून बोलते.
पुण्यावरून बोलताय
हम्म हूं हूं हूं बरं एक मिनट थांब मला आता एक मुलगा आणं दोन मुली येत.
हा हा हा
अअ हा हा का काय करतात आपण
मी आहे घरीच असते गृहिणीच मी पण हो हो हो
अ आणि बुद्धिमत्ता कृतिम बुद्धिमत्ता ए आय म्हणजे काय हे माहितीये?
नाही ए आयचा वापर तर सध्या आता जास्त चालूय युगात हा तिथे तुम्हाला मला माहिती आहे थोडं ए आय बद्दल पण तुमच्याकडून काही माहिती पाहिजेल ये मला तर तुम्ही सांगा मला काय तुमच्याकडून माहिती ये तर
बरं क कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्र यंत्राला माणसासारखे विचार करण्याची शिकवण्या ची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणार ये ते
त्या ए आय ऍप असत ए आय त्याच्यावर जर आपण टाकले एखादे फोट टो वगैरे आपल्याला जे हवंय किंवा एखादी त्याला सांगितलं आम्हाला अशी अशी पत्रिका बनवून दे तो तसं बनवून देतो.
हो हो दैनंद हा हो हो दैनंदिक जीवनाचे याच भाग बनू शकतो. असं हा हा आपण मोबाईल वापरतो इंटरनेट माहिती शोधण्याच व्हॉट्सअपाचे याचाही आपण ते ए आय मधनं वि चारू शकतो. हा ऑनलाईन ची खरेदी करू शकतो.
हा हा हो हो
ठिकाणी आहे ए‌ आय वापर आपण दवाखान्याता जाण्यास ओळख म्हणजे माहिती ते पण त्याच्या ए आय तर विचारू शकतो आपण पर ह शेताची पिक पिकाची माहिती त्याच्यात पण विचारू शकतो ए आय नी बँकेत आपण फसवणूक आपली होऊ नये. या यासाठी ते पण आपण त्यांना विचारू शकतो शिक्षणाचा शिक शिक्षणाची माहिती ऐकडनच उपयुक्त म्हणजे माहिती ती मिळते आपल्याला आणि यामुळे क भरपूर म्हणजे आपल्याला ज्ञान मिळतं हा शिकायला मिळतं ज्ञान मिळतं आपल्याला
त्याला जर कुठली पण माहिती विचारली आपण त्या पला त्याल्याला सांगतो माहिती त्याबद्दल
हा म्हणजे चुकीची माहिती नसते एकदम परफेक्ट माहिती मिळते आपल्याला अस हां.
बरोबर आहे बरोबर आहे.
ए आय चे एवढे महत्त्व असतात खरं.
हम्म -हम् -हम् -हम् तुम्हाला कुठला असा पदार्थ सांगता येतो का?
हा सादारथ हो येतो ना हा. हो नॉन व्हेज खाते नॉन व्हेज खात ह आता आ न मे खेकडा खेकडा खेकडे माहितीय का हा खेकडे. पण राहतात आणि आपल्या शरीराला त्याच प्रोटीन खूप. छान मिळते त्याला ह त्याच्यामुळे जास्त प्रोटीन हां हां प्रोटीन तर चांगलं आपल्याला शरीराला अ कॅल्शियम मिळत त्याच्यापासून
हा -हा- हा बरोबर आहे.
हां त्याच्यामु आणि खूप छान येते ते्हा हजे म्हणजे किती? लहान मुलांना पण खायला म्हणजे आवड आवडते आणि मोठ्यांना तर आवडतेच आवडते. पण खूप छान असते कधी खाल्लीय का?
नाही मी कधी खल्ली नाही अजूनपर्यंत म्हणून मी तुम्हाला विचार
हा मग ती हा ती केकडे. हो हो हो कोकणात राहिलोय आम्ही कोकणात राहिल्यामुळे त्याची माहिती झालेली जस खाण्याची.
हे इकडं जास्त आमच्याकडे म्हणजे मुंबईला पण आहेत. हे विषय पण जास्त करून मासे असंच खल्लं जातं ग.
हा खेकड्याच आम्ही तिकड खेळ तिकडं राहिलेलो आहे ना कोकणात त्याच्यामुळे ते खेकड्या काही ब कोल कोलंबी कोलंबी पंचातीी पंचात हा म्हणजे त्याला ओला सोळा म्हणतो आपण सोडाचा प्रकार हा पण तो ओला असल्यामुळे त्यांना के कोलंबी म्हणतात आणि सुकल्यानंतर तोच स सोळााचं रूपांतर होत ते मग ते कोलंबीचा हा त्याला सुकून सालं काढून सुक सुकवायचं सुकून मग थोडसं मीठ लावून ठेवायचं म्हणजे ते त्याची सोडा तयार होतो तो महा खूप येतो आता हा कोलंबीचा पा कमी किंमत राहते. पण त्याला सुकल्यानंतर त्याची किंमत दोन हजाराच्या पुढे जात त्याची किंमत
हम किमत जास्त आहेत.
चल हां आणि चव म्हणजे खूप छान चवरथ. आणि तिची हो हो सर्व खातो आम्ही म्हणजे सोमवार गुरुवार शनिवार हे एक. एकादशी संकष्टी हे व
हे वार सोडायचं.
हा हे वार सोडायचे आणि मग कधी म शुक्रवारी बुधवारी असं खातो.
हा हा.
कधी पाहुणे बी आले तरीच ह तरी करत नाही आम्ही
हा हा बरोबर आहे नाही केलेच नाही पाहिजे व्यवहार ह्. अजून तुम्हाला काय असं तुमच्याकडे तर माहिती सांगण्यासारखं मला
हा माहती नाही म्हणजे असं आता पावसाळी लाडूंचे प्रकार काही आपण पावसाळ्यात हा मेथीचे थंडी चालूच आहे होईल आता पावसाळ्यात म्हणजे शेतकरी माणसांना कधी ताकद राहायला पाहिजे शेतात. पेरणीच्या टायमाला वगैरे त्यांना मग मेथीचे लाडू वगैरे कर करतात. हम्म ते लाडू. तिचे लाडू काक हा हो हो हो हो. ते ख करतो म्हणजे आम्ही असं पाण पावसाळ्यात हिवाळ्यापर्यंत तर हा प लाडूचा प्रकारच हा मेथी चथांडी हा वाटत तरी करू शकतो असं हा हा हां. हां त्याच्यासाठी म्हणून म्हणून ते मेथीच्या लाडूचे बिल ते पण रेसिपी किंवा मुलांना आपण ड्रायफ्रूट मुला पण ह पण शिरायला चांगले मखाना खजूर डिंक खारी खोबरं सगळं म्हणजे ड्राय फ्रूट सगळे टाकायची. आणि त्याच्यात गुडाचा वाप. वापर नाही करायचा खजूरचाच वापर करायचा आणि त्याच्यात ते ड्रॅफ होचे. लाडू तयार करायचे म्हणजे मुलांना पण पौष्टिक आणि त्यांना चांगले असतात त्याच्यासाठी मुलांसाठी आणि मखाना पण हा मखाना पण चांगला असतो हम्म्. म्हणजे उपयुक्त असतात ते आणि या दिवसात खावं थोडं. गरमी पण थंडीच्या मु थंडे राहत म्हण शरीरात उष्णता हाय होल म्हणून हो चालेल पाऊस खूप चालेू आहे पाऊस म्हणजे कालपसूनच जा चालू झा मध्ये आठ दिवस नव्हता आता का का? पासून सुरू झालं आहे पावसाचं पहिले भरपूर येऊन गेला एकदम. पूर आला सकाळी एवढा आला आणि आता मध नंतर आठ दहा दिवस पाऊसच नव्हता.
तरी तुमच्या इथं कुठली नदी वाहते तरी
आता आमची उल्हास नदी आहे हा हा. उल्हास नदी खूपहते म्हणजे पूर्ण पोसांडून जाते ते म्हणजे आता मागे पावचो पाऊस आला ना तर एवढं पूर्ण ओसाडून गेली पूर्ण गावात पाणी शिरलं. एवढा पाऊस पडला होता. आणि आता तर आता थांबलं लगेच पण आता दोन दिवसापासून सुरु केले. ह का वातावरण पावसाातच वातावरण चालू. हा हा ना.
इथे म्हणजे थांबायचं नाव नाही.
नाही खूप पाऊस पडतो आमच्याकडे
ह हा हा हा.
मुलं गेली का शाळेत
हो गेला ना मुलगा नाही मला म्हणजे लहान बाळ आहे माझं हा हां हां. लहान बाळ आहे.
अस असे का?
हय तो आता चौदा महिन्याचा चाललाय तो झोपलाय म्हणून म्हटलं तुम्ही मला मेसेज केला कॉल करू का फ्री आहे.
हा हा हां हां हा आमचे पण असं जेवण. ले म्हणून आ तवडचालाव का बघूयात कोण कोण कॉल फ्री असेल. तर मग काय झोप आता झोपण्याची पण वेळ आहे ना म्हणूना. विचारून बघ बघितलं तर व आहे काय ज म्हणजे
फ्री आहेत का हा हां बरोबर आहे नाही मेसेजेस कराव लागतात ना कसं कोणी फ्री अस. त असल्यावर कस व्यव बोलता येत अस हम्म नाही मी परत करते तुम्हाला कॉल ह
हो चालेल चालेल
एकदम भरी